हॅलो. हॅलो.
काय करायलाय?
काय नाय बसलोय बघ, तू काय करायल्यास?
मी पण काही नाही, आत्ता काम आवरून बसलो.
होय.
तुमची आवरली?
आमचीपण आवरली बघ मघाशीच.
हम्म. चहा, नाष्टा झाला का नाही?
चहा झाला, नाष्टा झाला. हुंम हे घ्या घेऊ नको तिथलं कामाचं ये सगळं
जेवण
जेवण बघ अजून थोड्या वेळानं करायचं.
हा.
तुझं जेवण?
आमचं झालं दिल्या मम्मीनं.
हम्म. हम्म. म्हणजे तुला स्वयंपाक म्हणायचं हाय काय, जेवण म्हणायचं हाय?
स्वयंपाक स्वयंपाक
हा स्वयंपाक झालाय आमचापण, जेवण
हा हा. आमचा पण झालाय स्वयंपाक, आम्ही जेवायचं थोड्या वेळानं.
हा हा.
हम्म, काय म्हणतोय पाऊस मग? हु हु काय नाय आज सकाळ धरण जरास उघडलाय
होय हिकडं पण उघडलाय बघ, ऊन पडलंय आता. हम्म.
पाऊस असल्यामुळ बाहेर जायलाच मिळत नाही कुठं.
होय एक सारखा पाऊस लागून राहिला की तसंच होतंय बाहेर पडायला येत नाही. कुठलं काम होत नाही
हम्म घरातच बसा.
हा.
ते कोरोनाच्या काळात कस चाललेलं तसं हु
होय, लॉक डाऊन लागलेलं ना त्यावेळी.
हा.
हम्म, त्यामुळं कुणाला बाहेर पडता येत नव्हतं.
हा.
सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम होत होम होतं. नोकरी करणारऱ्याच
होय सगळी घरीच की.
हम्म आणि जे कामगार असतात त्यांचं तर लय अवघड झाल होत बाई त्यावेेळेस.
होय.
कामच बंद झालेलं आहे, कंपनीच बंद डायरेक्ट.
होय कंपनीच बंद पडलेल्या.
हम्म, त्यामुळे बऱ्याच लोकांच हाल झालं.
हाल झालत, पण भरपूर लोक निवांत पण होती तवा.
हा निवांत पण होती की.
म्हणजे घरी बसून निवांत सगळं खाऊन पिऊन सगळी चांगली होतीत. ज्यांच्या आता म्हणजे कोरोना वगैरे झालता त्यांचा जरा होता प्रॉब्लेम. घर म्हणजे ते क्वारंटाईन करायचं, परत घर सील करायचं.
हम्म.
त्या घराच्या पाप आजूबाजूला पण कोण फिरकत नव्हतं.
होय त्यावेळी एक भीती बसलेली ना लोकांच्या मनात. हा कसला रोग आहे, काय आहे असं. कुणाला माहित नव्हतं.
आधी तर कुणाला काय माहित पण नव्हतं म्हणजे कोरोना म्हणजे काय असतंय. स्टार्टिंगला सगळी काय म्हणायचीत म्हणजे आम आम्हाला आम्ही तवा हो होतो नववी, दहावीला. त्यावेेळेस काय सांगायचेत की ताप यायचा आणि अंगाला जखमा व्हायच्या, त्यातनं बाहेर किडे येत्यात. असलं सांगत होतीत. हम्म. त्यानंत तर मग कळालं की म्हणजे काय असते कोरोना. खोकला वगैरे झालं संसर्ग जन्य तेन होतंय म्हणून.
हा हा हा.
पण आता कोरोनाच्या लसी आल्यात, त्यामुळं कुणा-कुणाला काय भीती वाटत नाही.
हा ते आता कोरोनाला कोण भीतच नाही. कोरोना म्हणजे काय साधं सर्दी, ताप, खोकला.
हा.
ते कोरोनापेक्षा लोक, हा लोक भेऊनच ते हे झाली एक्सपायर झाली जास्त करून. म्हणजे आपल्याला कुठला तर असा मोठाचं रोग झाला या भीतीनं कुणाला अटॅक आले, कुणा बीपी लो झाला कुणाचा वाढला.
आणि त्यावेळेस मग ते, डेड बॉडी घरी पण देत नव्हतीत. डायरेक्ट तिथल्या तिथंच हे करायचेत हम्म. किती जणांना तर घरच्यांना म्हणजे बघायला पण नाही मिळालं त्यांना.
हम्म.
एकदा ते दवाखान्यात नेलं की झालं, त्यांना भेटायचं नाही की काय नाही.
होय.
पण तवा एकमेकांना म्हणजे असं घरच्यांना वेळ पण मिळाला नाही. हम्म. चांगलं चुंगलं खायला करून खात होतीत.
हम्म. बऱ्याच जणांनी भाजीचा वगैरे व्यवसाय चालू केला त्यावेळेस.
का होय. त्यांना काय तरी म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांना आयडीच
हा.
त्यांनी म्हणजे बाहेर फिरू शकतात बाकी कोण नाही.
हम्म.
तेव्हा दिवसभर घराला कडी लावून आतच बसायचे सगळे
होय, फॅमिली टाईम भरपूर मिळाला मात्र त्यावेळेस हे मा
होय, गेम वगैरे खेळायची वेगवेगळया.
नवीन नवीन रेसिपीज. सगळे घरी असल्यामुळं आणि मोदीने एक चांगलं केलं सगळ्यांना रेशन फ्री केलं होत.
फ्री केलंत. परत पाचशे रुपयाने आणी देत होता, हा.
नाही ग हाउस.
पाचशे रुपये देत होता गॅस टाकी फ्री होती. सगळ त्यावेेळेस फ्री होतं, त्यामुळे माणसं पण निवांत होते.
हा. मम्मी हे काय? खाऊ औषध आहे. मग काय चालाय नि? तुला काय अनुभव आला? कोरोनाचा काळ आम
काय अनुभव निवांत होतो आम्ही घरी.
हम्म.
घरीच असायचो दिवसभर सगळे जण मग दिवसभर खेळ वगैरे खेळायचे काहीतरी वेगवेगळं. दुपारी जेवायचं, झोपून उठायचं, परत स्वयंपाक परत जेवण हीहीही. खेळायचं परत रात्री एक दोन शिवाय झोपायच नाही आणि परत सकाळी काय काम नव्हतं त्यामुळे उशीरा उठ उठायचं.
हम्म तोच दिनक्रम चालू होता दिवसभर.
हा.
हम्म.
आणि ज्यांचं काय वर्क फ्रॉम होम हो त्यांचं काम चालू होतं.
होय.
हम्म.
त्याला कोठली आहे. आमचं पण तेच.
हा.
दिवसभर गेम खेळणं, दोघ सगळीच घरात होत मग काम पण लव
आम्ही तर त्यावेेळेस भरपूर खेळ खेळलो, हम्म. पत्ते, काचाकवड्या, लुडो, सापशिडी.
ते फेमस झालं त्यावेळेस.
हा तेव्हा पासन लुडो लईजन खेळतात.
हा.
दिवसभर खेळायचं, परत रात्री दहा वाजता तेव्हा रामायण लागायचं. मग रामायणच. हा तवा आम्ही रामायण पूर्ण म्हणजे बघून काढलं. ते पण छान होत रामायण. बघायला बसलं की मग बारा वाजायचं, हम्म. मग जेवायचं वगैरे लेट परत झोपायला लेट.
होय ते तर चालु शकतंय.
हम्म.
फोन कानाला लावून बोलत आहेस का लाऊडस्पीकर आहे.
नाही कानाला लावूनच.
हां हां कारण ते स्क्रीम स् हा, स्क्रीन बंद झाली ना. आवाज पण बंद होतोय बहुतेक.
होय काय.
हा कारण गेल्या वेळेस मी स्क्रीन बंद केली.
हा.
तर आवाज पण बंद झाला म्हणजे तुला आवाज येत नव्हता परत.
हा. नाही माझी ईकडं स्क्रीन चालूच आहे. हॅलो.
हा बोल.
मग, काय करताय झालं काय नाही जेवण वगैरे बनवून तेन
होय होय झालं की झालं.
हम्म.
तुझं बनवून झालं.
आमचं पण झालंय. आता जरा आरीवर्क करत बसणार आहे हम्म.
हम हम काय ऑर्डर आहे का स्वतःचं.
नाही स्वतःचच करायचंय थ्री डी पीकॉक करायचाय. मग ते जरा पीसं वगैरे करत बसले त्याची.
अच्छा त्याला पण प्रॅक्टिस भरपूर लागते ना. हा हा ह. हा. होय, कंबर दुख
पण नाही प होय एकसारखं बसाय लागतय खाली वाकून
हम्म. मान, पाठ दुखत्या.
हा. पण एकदा हातात बसलं की मग पटपट येतय.
हा तेच की त्यामुळेच प्रॅक्टिस लागते फास्ट.
हा. सुई फक्त हातात फिरवता आली पाहिजे मग होतय लगेच.
होय. हा.
माझं आता चालूय थ्री डी पिकॉक चालूय मग त्याचे मोराचे पीस परत करायला लागलोय मग त्यानंतर त्याचं शरीर करायचं. मग ते पीसकट वगैरे करून त्याला स्टिच करायचं.
हा हां म्हणजे ते वेगळ्या ह्याच्यावर करताय का आहे त्याच ह्याच्यावर.
नाही अ वेगळ्या ह्याच्यावर आस्तर वर करायला लागतात पिसें वगैरे.
हां हां हां.
आणि नंतर मग त्या अस्तरवरची पिस कट करून पिसावर लावायचं आपल्या.
हमं. हमं.
त्याच्यावर मग सुई दोऱ्याने टाका घालायला लागतात.
हा हा.
हम्म.
अय्या.
छान दिसत अस पण म्हणजे, लई जड होतोय पण ब्लाऊज
ब्लाऊजचं वजन जास्त होते साडी पातळ असतेय हंम्म.
त्यावर पण कराय लागत्यात दोन्ही बाजूला.
हा हा.
त्यामुळे तर लईच जड होतय.
हम् पण त्याला डिमांड आहे भरपूर मार्केटमध्ये सृजा.
होय. आरीवर्कला आत्ता भरपूर डिमांड आहे.
हां.. ब्लाउज पण शिकल की, म्हणजे दोन्हीचा बरोबर जम बसतोय.
हा.. झाल्यात माझं, ब्लाऊज पण शिकून झालंय माझं.
हा हा.
हं ऑर्डर पण घेतोय मी ब्लाउजचा आरीवर्कचा.
घेत्यास होय.
हम.
चांगलं हाय घेच ऑर्डर.
होय.
हं घरी बसून आपला व्यवसाय चांगला आहे तो पण.
होय.
हम्म हम्म.
चालतंय ठेवू काय मग.
हा हा ठेव.
हा.